नमस्कार,,
हा,, ये तो आवाज,, ए तो आवाज ना. हो,, तर आपण आज कुठल्या विषयावर बोलूया?
आपण आज, वृक्षारोपण, वृक्ष याच्यावर बोलायला आवडेल मला.
चालेल, चालेल, ठीक आहे. तर मग आपण झाडांबद्दल बोलूया,, आणि झाड कशी लावायची? त्याच्याबद्दल बोलूया,, नाही का, त्याचं महत्त्व काय आहे त्यावर बोलूया.
चालेल चालेल,, ऍक्च्युली मला, एवढी काही माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता मला.
हो हो,, सांगणार ना. आणि त्याच्यावर बोलणार आपण,, तुम्ही पण सांगा तुमचे मतऽ सांगा,, माझी मत मी सांगेन,, हं,, हो. तर झाड लावली पाहिजे,, हे तर सगळ्यांनाच माहितीय,, आणि कोरोनानेऽ क क ऑसिजनच महत्व किती आहे नाही का त्याच्यामुळे ऑक्सिजन आपल्याला नेहमीच लागणार आहे सगळ्याच माणसांना आणि माणसं वाढतायत म्हटल्यावर झाड आपली वाढली पाहिजे तर ऑक्सिजन तयार होईल नाहीतर आपल्याकडे प्रदूषणाच प्रमाण पण खूप वाढलेलं आहे,, नाही का?
हो हो आणि त्या मनाने झाड खूप कमी आहेत आपल्याकडे.
हो,, आणि इतके जास्त आपल्याकडे गाड्या आहेत,, आणिऽ सगळ्या प्रदूषण करणाऱ्या गोष्टीऽ त्यामुळे कार्बन पण जास्त होतय वातावरणामध्ये,, तर ते सऽ सगळ हे,, शोषून घेण्यासाठी, आपल्याला झाडच लागणार आहे.
होतीच बरोबर एकदम बरोबर आहे
आणि त्याचं महत्त्व कोविडमध्ये तू पाहिलंच असश ना की कस थोड्यात सिलेंडर साठी ऑक्सिजनच्या किती आपल्याला धावपळ करावी लागली ओके
माणसांना हॉस्पिटलमध्येथे सिलेंडर वगैरे घ्यावे लाग झालेलं होतं बरोबर ना
हो ना हो ना बरोबर हम् आणि मग एवढासा सिलेंडर किती महाग मिळत होता आणि तो नाही का अ ऑक्सिजनचा तर त्यामुळे अ ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर झाड लावणं गरजेचं आहे आणि ते लहान मुलांना पण शिकवलं पाहिजे आपण म्हणजे हा हा
जेव्हा आपण म्हणजे स्कूलमध्ये असेल किंवा आपल्या मुलाच्या म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला आपण एक किंवा पाच असे झाड कुठे मंदिरात किंवा घराजवळ लावून मुलांना म्हणजे त्यांची एक जिम्मेदारी सांगू शको त क तू जसा लहान आहे आम्ही जसं तुझं संगोपन करतो तू हे झाड लाव आणिन तू याचं संगोपन आपण कर की त्याच्यावर ऊन वारा वारा पावसापासून आम्ही तुम्हाला कसं अस तुम्ही त्यांना वाचवा आम्ही तुम्हाला कस आजारी पडून देत नाही तुम्ही त्या झाडांना आजारी पडून देऊ नका हा ठीक आहे आप पण तुम्ही करा सगळे आम्ही तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करू आणि आम्ही जसं तुम्हाला जोपतो तुम्ही त्या झाडांनाच जाता म्हणजे ही आता म्हणजे सगळ्या आजच्या लहान मुलांमध्ये ही म्हणजे काळजी म्हणा किंवा एक शिकवण द्यायला हवी.
हो. हो.
असं माझं मत आहे म्हणजे प्रामाणिक. हो, हो, हो. हेच समजून ये - - त.
कळेल पण की त्याचं महत्त्व काय आहे. ते झाड वाढवताना काय काय काळजी घेतली पाहिजे. ते सांगितलं पाहिजे किंवा अस आता - - उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला नेल पाहिजे त्यांना नाही का. आणि त्यांना वेगवेगळी झाडं दाखवली पण पाहिजे की हे बघा मोठी झाडे असं अस - - तात. त्याला त्याचं किती वर्षांनी किती मोठी होतात झाड तर तेही दाखवलं पाहिजे त्यांना. मग ते हळूहळू लहान मुलांमध्ये- - हो, हो, हो आणि मग तरुणांना पण सांगितलं पाहिजे. महिलांना सांगितलं पाहिजे, असं करून प्रत्येक अ व्यक्तीने ते झाडं लावले पाहिजे, तेव्हा तेवढे ऑक्सिजन तयार होईल नाही का.
हो आणि मॅम म्हणजे मग एक सांगा. जर आपण सुपीन जमिनीवर करू शकतो पण आता जे हे मोठमोठे डोंगर म्हणा किंवा गड म्हणा. माझे एक प्रमाणिक मत आहे की आपण आपल्या मुलांना अस पिक्चर वगैरे दाखवतो असं छोटासा ट्रॅकिंगसाठी नेलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्या घरातल्या बिया असतात म्हणजे काही पण फळ आपण खातो. आंबा म्हणा किंवा काई म्हणा किंवा असं ते नेऊन ते आपण म्हणजे कुठे जातो ट्रॅकिंगवर ते बीज असे म्हणजे कुठेही टाकून दिले, तर जितके झाडं येणार तेवढेच येऊ शकतात ना. इतक्या उंच म्हणजे आपण काही जाऊ शकत नाही. मग आ- - जून अशा काही आयडिया आहेत का तुमच्याकडे?
हो आणि हे जे बी आहे ना हे नुसतं न टाकताना त्याला जर समजा मातीच कोटिंग केलं ना म्हणजे मातीमध्ये थोडस पाणी टाकून त्याचे असे गोळे केले. लाडू - - सारखे आणि त्यामध्ये बी टाकल आणि मग ते आपण - - प्रवासात गेलो आणि खिडकीतून जरी खूप लांब वर फेकलं किंवा कोणती माळरान असतील- - कि जंगल साईड असेल तर तशा ठिकाणी जर समजा ते टाकले ते बॉल्स - - त्याला सीड बॉल म्हणतात तर ते माती पण पक डून ठेवत आणि ते बि रुजत पण.
अच्छा, अच्छा, अच्छा. हे मला माहित नव्हतं.
हो. ते रुजत पण असे बरेच लोक आमचे मित्रमंडळी कर तात ते अशे मोठे मोठे बॉल तयार करून ठेवतात. आणि जेव्हा पाऊस इ आलेला असतो. पहिल्या पावसानंतर साधारणत ते सगळ्या - - ठिकाणी टाकतात म्हणजे ते बी रुचत आणि त्यातले जेवढे येतील तेवढे असं - -
मी सध्या ज्या आंबे आपण खातो ना आंब्याच्या कोई धुवुन वगैरे ते एका पिशवीत हे करून आणि त्याचे म्हणजे एक छोट छोटे रोप येतात ना येतात ना म्हणजे मी करते ते हो म्हणजे कोणाला हव्याय हा पूस किंवा ते अशे
बरोबर.
करू शकते असं असं केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त म म्हणजे च
आणि त्याच बरोबरये आणि त्याचं नियोजन पण तसं केलं पाहिजे. अ म्हणजे कि कोणती झाडं लावायची आहेत? अ कि शेवग्याची झाडं आहेत. ती पण लावली पाहिजे.
मग तिथे हां, अच्छा. हम्म आणि कमी कालावधीत ह. कमी कालावधीत शेवगा येतो का म्हणजे, आपण जे आंबा म्हणा किंवा ते म्हणजे लाँग ड्युरेशनचे झाड आहेत ना.
येतो ना. येतो ना. आंब्याला थोडासा जास्त वेळ लागतो समजा. म्हणजे जितकं झाड मोठं ना. त्याची मुळ खाली वाढायलाच तेवढा वेळ लागतो ना. कारण त्या मुळाना तो, डोलारा सगळा माहित असतो की, किती मोठा होणार आहे. तर ते पेलवण्याची ताकद येई पर्यंत वेळ लागतो. मुळांना वाढायला आणि त्यामुळे मोठ्या झाडांना वेळ लागतो. तशी जी छोटे छोटे झाड असतात ना. किंवा भाजीपाला असतात तर ते कमी वेळामध्ये येतात असं.
आता तुम्ही मला बोलला की, ऑक्सिजन्स म्हणजे ऑक्सिजनचा आपण बोललो मघा. मग असे ऑक्सिजन देणारे कोणते आहेत. पिंपळ आहे बरोबर. पिंपल अजून
वड आहे, पिंपळ आहे. आपली साधी तुळशीचे रोप आहे ना ते सुद्धा भरपूर ऑक्सिजन देत असतात. आणि म्हणून आपल्याकडे तुळशी लावण्याची पद्धत आहे.
हो हो हो.
म्हणजे मी तर ऐकलंय की, चोवीस तास ऑक्सिजन देतात ते. रोप, तुळशी तर त्याच्यामुळे ती लावली जातात असं. तर असे बरेचसे आहेत. परंतु जेवढे हिरवे दिसणारे झाड आहेत ना तेवढे सगळे ऑक्सिजन देतात आपल्याला त्यामुळे ते सगळे झाड लावले पाहिजे. आपण
जेवढ्या आपल्या आवाक्यात आहे. मुलांकडून म्हणा कुठे फॅमिलीच्या हे च्यात म्हणा असं.
म्हणजे कुठलेही कार्यक्रम असले. तर बुके देण्याऐवजी आपण एक एखादं झाड द्यावं. रोप द्यावं.
ओबवेस्ली म्हणजे आपण पण हे पणकरू शकतो. महिला जे संक्रांतिला जे हळदी-कुंकू करतो. त्याच्या वान म्हणून एखाद्या आपण तुळशीचं असं रोप जरी दिलं किंवा बड्डे री टर्न गिफ्टच्या स्वरूपात म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना आपण राबवू शकतो.
हो हो. म्हणजे बघ ना आपल्याला एवढ्या उन्हामधून आपण जातो आणि एखादं झाड जर दिसलं. तर किती बरं वाटतं आपल्याला. आपण थोडा वेळ थांबतो. तिथे थांबून पाणी पितो. किंवा आपल्या गाड्या सुद्धा गरम होऊ नये. म्हणून सुद्धा आपल्याला झाड लागत. सावली साठी. तर मग ते कोणीतरी लावलं. म्हणून आपल्याला सावली मिळते ना. तसं आपण पण लावलं पाहिजे. तर कोठे कुणाला तरी पुढे सावली मिळेल ना. नाहीतर आपणच
पाहिजे. जेव्हा.
हो ना. हो ना. जगवलं पाहिजे आणि लावली पाहिजे तर आपली आपल्याला सावल्या मिळतील. नाही तर मग हे असंच वृक्ष वातावरण. म्हणून तर पूर्ण म्हणजे पूर्ण पृथ्वीवरच एक उष्ण ता तयार झालेली आहे ना.
हो, म्हणून ह्या वर्षीचा उन्हाळाथोडासा टफ जाणवतोय. तर बराच टप जाणवतोय.
हो हो. आणि सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा खूप बदल झाले हिवाळा पावसाळा समजत नाही या आपल्याला कधी पण पाऊस येतो कधी पण ऊन पडत आपल्याला काही ह कळत नाही य ते त्याच्याच मु होतय ना ओके ना हम तर त्याच्यामुळे झाड आपण लावलीच पाहिजे हे तर आहेच पण छोटी छोटी आणि मोठी ओके ना मग त तू म्हणालीस तस शाळातून अजून
बा मग मी म्हणजे मुलाच्या बर््डेला प्रयत्न केलाय म्हणजे आता एक एक दोन दोन झाडं लावायचे किंवा त्यांचा गुरु कष्ट तो कुठे चालला आहे घराजवळच म्हणजेशी खूप जागा असते का तुम्ही लावा मग त्याला श ताळेचे हे करा थोडं थोडं म्हणजे करतात मुलं पण म्हणजे बी लावणं तला रोज पाणी घाल म्हण आवडतं हे मुलांना त्या माझ्या मुलाची वित्र आहेत ना मी करते म्हणजे प्रेट ना पण जेवढा सक्सेस होईल तेवढा त्यांचा प्रयत्न करते आता बघूया अजून त्याचे मित्र त्याचा मित्र पररिवार मुलांचा फार मोठा मग त्यांच्या थ्रू आम्ही पॅरेंट्स एकत्र येतो
हो
मग हळूहळू ही सुरुवात केलेली आहे म्हणजे स्कूलमधूनच केलेली आहे आणि याला बघोम् मागच्या वेळेस म्हटलो की प्रिंसिपल म्ह मा आमच्या स्कूल जेतं त्यांना म्हटलं की अशी अशी संकल्पना आहे तुम्ही सांगा आम्ही म्हणजे रोपचा स्वतः तयार करू कठे न जाता आपल्या स्कूलमध्ये जरी लावलं तरी खूप
हो ना ते खूप छान होईल आपली चर्चा पण छान झाली तर तुझ्याशी बोलून छान वाट लं धन्यवाद
थँक्यू मॅम तुमच्याशी बोलून पण छान छान वाटलं थँक्यू बाय